आवाज य ते माझी
हो यता येत
हा तुमची पण खूप कमी येत आवाज पण येतय
हो आ ते प्रॉब्लेम शकत कसे आहात तुम्ही
हॅलो
हॅलो कसे आहेत म्हणल तुम्ही
मी बरं ते मी सांगा तुम्ही कसे आहेत
मी तले ठीक आहे
होज अजून काय करत होता तुम्ही आता
नाही तर आता माझ्या मित्राची ते सायन्स शट पाहत होत जे ज्यांना माझ्या मित्राला अब्रॉड जायचं आहे ना शिकायसाठी
हो का
हो त्या जे सायन्स शीट राहते म्हणजे आपल्याला शिकायसाठी ते खूप सारे फॉर्म भरावे लागत ना ब्रॉड साठी
हो हो हो हो
तर तेच पाहत होतो कि म्हणजे किती काय ट्राय करायला लागते काय काय तर मार्क्स आणखी फीस वगैरे कसं काय राहते तेच बघत होतो
हो
कारण की आजकाल खूप सारे मुक मुलं इंडियाला सोडून म्हणजे बाहेर देशात जातं ना शिकायला आणखी नोकरी करायला पण तेच पाहत होत तुमच्याकडे कसं आहे
जास्त तर आपल्या आ-अ आपली इंडियाकडून जास्त अं तर स्टुडंटला इथेच जातात अ अमेरिका ब्रिटेन कॅनडा किंवा ऑस्ट्रेलिया इथेच जातात
हो जास्त करून तर मला कॅनेडा आणखी अ जर्मनी वगैरे ते दिसतात स्टुडंट्स वगैरे शिकायला
हो तिथे जास्त आपल्याला फॅसिलिटी भेटते ना हिथ इथून पासून मण सगळ जास्त तिथेच जातात तिथे राहल्यासाठी आणि जे फॅसिलिटी भेटते एज्युकेशन म तिथे जास्त भेटते अ इथपासून मण जास्त तर पोर तिथेच जातात मुलं पण मला असं वाटतं ना की आपले जे देशात पण हे की चला तुम्ही ठीक आहे तिथे जाऊन तुम्ही शिकू शिकून घ्या आणि काही जास्त जास्त ते कुणी जसं हॉटेल मॅनेजमेंट असतं मुलं तिथं जाऊन हॉटेल मॅनेजमेंट च-आं-आतिथे ऍडमिशन घेतात आणि इंजिनिअरिंग सा मोठी मोठी ते अ क्षेत्रात म्हणजे नाही का मोठी मोठी क्षेत्र असतात म ते त्याच्यासाठी तिथे जातात
हो कारण की इंडियामध्ये आजकाल खूप म्हणजे मेहनती ज्यांला मेहनत करते त्यांना फक्त पगार भेटते ज्यांला म्हणजे खूप जास्त पेमेंट आहे आणखी स्किल्स वगैरे तर इंडियामध्ये खूप
पण आहे ना की जस जस आपण कुठ दुसऱ्या देशाची डिग्री दाखवली ना सर्टिफिकेट दाखव ना तर आपल्याला खूप लवकर जॉब भेटतील त्याची खूप डिमांड असते ना की तुम्ही बाहेरून शिकून आलय मग त्याची खूप डिमांड असते कि हा ते त्याला काहीतरी वेगळंच नॉलेज असणार आहे हे अ हे हा
हे पण असते खूप चांगले पॉईंट पण असते जसं की पे इंडियापेक्षा बाहेर जास्त पेमेंट राहतात म्हणजे त्यांची करन्सी करन्सी मोठी आहे ना तर पेमेंट जास्त मिळतात आणखी युज जास्त मिळतात आणखी
आणि आपली इंडियापेक्षा ना तिथं राहायचा खर्च कमी अस वाटत क कमी असतं तिथं ना एज्युकेशन हे थोडी ना मला वाटत की स्वस्त असते इंडिया तिथं अं स्कूल स्कूल ना फ्री असतात मुलांचे छोटे स्कूल ोरी मुलांची स्कूल शाळा असतात ना ते फ्री असते गवर्नमेंट चिथ्रू
हो जापान मध्ये चायना मध्ये तर फ्रीच आहे
फ्री आहे
आणखी आपल्या इंडियामध्ये तर खूप पैसे घेतात आणखी म्हणजे काला कारोबार झाचाल तर इंडिया आणखी असे आपल्या देशामध्ये खूप खूप वाढलाय त्यामुळेच तर आप आपल्यावर शिकत कमी आहेतत आणि त्यां जे मॅनर्स वगैरे ते खूप कमी मिळतात त्यांना लो का स्वतः कडे लक्ष देते निसत नसते क्लासमध्ये लक्ष नाही देत मुलांना मुलांमध्ये लक्ष नाही देत फक्त शिकवते झालं झालं त्यांच्या
हो त्यांना समजलं का नाही समजलं ते काय त्यांना काही घेण येणार नाही
हो बरोबर ऍपलोड मध्ये खूप चांगला तुम्हाला मेहनत शिकवतात तुम्हाला बसण्याची पद्धती शिकवतात मला कम्युनिकेशन स्किल्स कसे बदतात ते शिकवतात
बरोबर आहे तिथे सगळे ते त्यांची संस्कृती खूप चांगली असते आपली संस्कृती पण खूप चांगली पण हा कोण ते त्या रस्त्यावर कोणच जात नाही कि जाऊ दे नाही आपल्याला काय करायचं ते करत आहे तर त्याला करू दे तथ ते कचरा टाक त्याना टाकू दे मग पण तस ते बाहेरच्या देशात नसताना त्यानी खूप शिस्त शिस्तपणे दाखवतात ते कि आता एखा एखा म केलं ना की हा तिने कचरा टाकले मग दुसरं त्याला समजवान की त्यांना टाकायचं ते ल क्शन घेणार की हा तर हे काम नाही करू शकतो पण हि तर आपली तरच हे मला खूप ते वाटत की बाहेरचे देशातचे लोक असतात ना ते खूप शिस्तपणे राहतात
कारी त्या एज्युकेशन सिस्टम आणखी जे तिकडचे सरकार वगैरे जे आपण पॉलिटिक्स म्हणतो आपण ते खूप चांगले आणखी खूप चांगल्या प्रतिज्ञ ठेवतात आणखी आपल्या इकडचे तर तुम्हाला माहीत असेल की म्हणजे पैसे खाणं आणखी जे मोठ मोठे मोठे माणसं त्यांचीच मुलं काही अ जसं का खूप ऍक्सिडेंट पण होत आजकाल आणखी काही प्रॉब्लेम झाला काही नाही तर काहीं म्हणजे ऍक्सिडेंट वगैरे जसं आता तुम्ही बघितलं असेल की मोठे मोठे लोकांचे जे ऍक्सिडेंट वगैरे होते ते त्यांना वकीलला पैसे देऊन ते मोडून टाकतात म्हणजे काही पण बहना देऊन ते तसाच अ एज्युकेश सिस्टीम मध्ये पणआहे की जे मोठे लोकांचे मुलं राहतात त्यांना चांगला त्यांची त्यांची गलती पण राहिल तरी ते शिक्षक लोक त्यांना पैसे देऊन म्हणजे मारून टाकतात पण बाहेरचे देश तसं नाही आहे ना. बाहेच्या देश मी कोणत्याही मंत्रीच्या मुलाला पी एम सी एम कोणाचे सण डॉक्टर कोणाच्या प राहा सगळ्यांना सेम इक्वेलिटी भेटते कारण की शिक्षण सर्वांना सेमच मिळतात.
हो कधी कधी ना आपल्या मुलांना ना तिथं जाऊन त्यांची संस्कृती आणि जे सामाजिक जीवन असतं ना त्याच्यात पण त्यांना खूप मल थोडेस ना ते वाटत की जसं ते अ त्यांना अडचणी जरी अ अडचणी येतात. त्यांना जसे आपले इथून जे मुलं गेलेत हिथलं त्यांना संस्कृती माहिती हिथलं त्यांना सामाजिक जीवन माहिती पण तिथ तिथं गेले तर त्यांचा खूप वेगळ संस्कृती आणि खूप वेगळी त्यांची जे त्यांच जीवन आहे ना खूप वेगळाच आहे आपल्या इथून मण कधी कधी कुणा एखाद्याला तर त्याला अ जाऊन अ त्रास होतोच म्हणजे नाही त्याला अडचण होते की अ हा इथे असं असतं का तिथं आपथ त खूप मजेत आपण राहतो पण तिथ तिथं जाऊन आपल्याला माहित वाटत की कि कोण म्हणजे काहीतरी गोष्टी आहेत ना की आपली इंडियाची जास्त चांगली आहे पण तिथं जाऊन आपल्याला असं वाटत कि हा इथची थोडीशी वेगळी आहे आपण ऍडजस्ट अ होऊ का कुणाला कुणाला अशी पण ते विचार असतात.
हो आणखी तिकडे ऍडजेस्ट होण म्हणजे तिकडचे मुलं खूप अ तेवढे अटिट्यूड ना जस का आपला इंडियात तिथेले मुलं आहे आणखी जवळपासती मुलं ते म्हणजे खूप जं क थोडासा पण पैश आला थोडासा पण कोणाची ओळखी पाळखी राहिली सर मनजे या मॅम मनजे या डी म्हणजे जे एच ओ डी वैगेरे राहतात. तर खूप त्यांच्यामध्ये खूप इगो आणि अटिट्यूड होऊन जातो पण आपल्याब्रड म तसं नाहीब्रड मध्ये तुम्ही कि किती ओळखीचे राहा किती तुम सर तुमचे पॅरेंट्स पण राहील तरी तुम्हाला काही तुम्हाला सगळ सेम ट्री. हे पण मिळत आणि हे खूप चांगल आहे बाहेर. जय सात
हो पण आपले इथे ना अ मला असं वाटत पण किती कोण कितीही शिक्षण असू पण आपला देश सोडून नाही जायचं कोणीही आपण इथे लांब लांब गेले ना मग आपले जे आपलं कुटुंब असतो त आपण तिथं अ त्यांच्या आपण खूप लांब होऊन जातो ना मला असं वाटत की जसं काही फेस्टिवल आलं काही आलं पण आपण तिथे असतो इथे नसतो मग आपल्याला आठवण तर येते ना की हा आकाश मी तिथे असतो तर मी हे केलं असतं मी ते केलं असतं. तस आपण तिथं करू नाहीक जस आपण इथं करतो जस दिवाळी आली तर आपण फटाके फटाकडे जे असतात ते वाजवतो तिथ आपल्याला पहिल्या परमिशन घ्यायला लागते की हा आम्ही हे फेस्टिवल करायचेय आम्ही करू शकतो का तिथली संस्कृती खूप वेगळी आहे आपण आपनी अ अ जसं आपले ते काही राइट्स असतात हा तुम्ही हे करू शकतात तुम्ही काही करू शकतात पण आपली इंडियामध्ये तसं काय नाही तुमचं जेवढा तुमचा कोणताही फेस्टिवल असू द्या तुम्ही आपले अ आपली राईट्स तुमच्याकडे आहे तुम्ही काही करू शकता.
हो तिकडे पण सण राहतात पण तिकडे जे सण अ राहतात ते खूप म्हणजे आपल्याला ते इंटरेस्टिंग नाही वाटत आणखी जे आपल्या इंडिया सण राहतात जस की होळी दिवाळी दशरा आणि जे पण राहतात त्याला आप आप आपल्याला खूप चांगला वाटते कारण की आपले. फॅमिली पुूर्ण राहते आणि आपण लहानपणापासून त्या त्या सणाला आपण सेलिब्रेट करता आलो तर आपलं थोडं ते मेमोरीज नॉस्टेल नॉस्टेलिया जे ज्याला म्हणतात ते खूप छान राहत. कारण की आपले फ्रेंड्स वगैरे सगळे इकडे राहतात. तिकडे आता आता ज फ्रेंड्स तेवढे मजा नाहीत ना म्हणून डाऊन टू अर्थ आहे ना पण खूप गरजेचं आहे आजच्या आजच्या काळात कारण की आपण जेव्हा मो ेऊन जाऊन जेव्हा आपली वर रा आपण आप सा आप रिटायर वगैरेऊन जाऊन तेव्हा आपल्याला फक्त एक गोष्ट आठव आपण जीवनभरात का केलं तेच आपल्याला खूप आठव खूप गरजेच आहे एक्सपिरियनस घेण आपला खू गरजेचं आहे.
हो बरोबर आहे कुठेही राहू पण आपल्या देशातच कुठेही जाऊन आपलं ते शिक्षण घेऊ शकतो पण ते शिक्षा घेऊन तिथंच न राहायच आपल्या इंडियामध्ये यायच आपल्या इंडियाला पण ती प्रगती व्हायला पाहिजे ते अग- सगळे मुलं तिथे जाऊन शिकले आणि तिथंच राहिले मग आपल्या इंडियाचा फायदा कसा होणार आपल्याा इंडियाचा कसा प्रगती होणार मग असं वाटत की तिथे जाऊन तुम्ही शिका काय ते त्यां त्याच्यात काय नाही ते पण तिथे जाऊन तुम्ही तिथंच नाही राहायच तिथे पी आर घेतात मुलं. ला असं वाटत ना की इथलीच संस्कृती खूप छान आहे आपली इथची संस्कृती खराब आहे तिथ तुम्हाला जास्त तुम्हाला ऍडव्हान्स राहायला भेटतो पण मला असं वाटतं ना कि तिथ जाऊन तुम्ही पी आर नाही घ्यायच तुम्ही तिथे जान फक्त शिक्षक घ्या पण आप इंडिया म आप इंडियाला पण काही तरी अं फायदा होऊन द्या प्रगती होऊन द्या.
हो खूप चांगला वाटलं तुमच्यांसध बोलून खूप चांग सांगितलं तुम्ही देशाद्द आणखी डाउ अर्थ बद्दल
बरोबर आहे मला पण खूप चांगलं वाटलं. ओके ओके ओके बाय बाय